हा नमस्कार
नस्
हम् हे किती गरमी आहे ना मुलां हॅलो ऐकायला येतोय माझा आवाज
हो हो येतो येतोय
हा म्हटलं किती गरमी आहे पावसाचा काही पत्ता नाही
नाही पाऊस तर आता उशिरास सांगितलाय ना
हो हो जन अर्धा होऊन गेला मला
म्हणजे एक निष्कर्ष निष्कर्ष आहे की ज्या वर्षी जांभळाच उत्पन्न जास्त आहे. जांभूळ जास्त जांभूळ, जांभूळ त्या वर्षी दुष्काळ हा कन्फर्म आहे कन्फर्म आहे.
अच्छा.
जुन्या लोकांच एक हे आहे मत अनुभव त्यांनी सांगितलं की, ज्या वर्षी जास्त जांभूळ येत आले. रस्त्यावर त्यांचा सडा पडला म्हणजे दुष्काळ तो कन्फर्म आहे.
अच्छा. जे हा जून महिना पूर्ण असत जाणार तर.
कदाचित जाऊ पण शकतो आणि पुढे म्हणजे आता दुष्काळाची परिस्थिती चालू होते. कारण खेडोपाडी तर चालूच झालेय. कारण पाऊस नाहीये. पाण्याचे त्यांचे हाल चालू झाले ऑलरेडी. आपल्याला पण त्या गोष्टीला आता सामोरे जावंच लाग अरे पाण्याचा वापर आपल्याला खूप जपून करायचं आहे.
हो. तरी आपल्या ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी तरी आहे, पण ब वगैरे तीथे कमी पावसाचे आहे, तिथले तर कसे हाल असतील.
म्हणजे आता जसं आपण धुळे, जळगाव, नंदुरबार इकडचा पट्टा पाहिला तर खूप खूप वी क आहे पाण्याच्या बाबतीत. त्यांना खूप हाल आहे पाण्याचे आणि त्या त्या झाडांना तर दूर दूरर्ंत पाणी भेटत नाही, गायंना गुरांना नाही, पक्ष्यांना नाही. त्यांना खूप पाण्याचा हाल आहे. माणसाला तरी भेटून जातं, पण त्यांना नाही भेटत.
बरोबर माणसनाच नाही तर ते त्यांना तरी कसे देणार असं होत.
निदान पैसे वगैरे वापरून ऍटलिस्ट विकत तरी आणू शकतो पाणी कुठूनही. पण जनावरांचं नाही ना.
तेच ना खरंच खूपच हाल आहे लोक म्हण च प्राणी, मुख्या प्राण्यांचे, आणि हे पूर्वज आपले किती हुशार होते कि ते अशा प्रकारे निष्कर्ष वगैरे म्हणजे कशावर न की जांभळावर न वगैरे कस किती निष्कर्ष लावायचे.
मला ऍक्च्युली हे दोन तीन दिवस पूर्वी कळलं. मला पण नव्हतं माहित.
अच्छा मला पण
त्यांनी सांगितलं. हा मलाही नव्हतं माहिती. पण मला माझे मिस्टर बोले, त्यांना कोणीतरी सांगितलं की दुष्काळाचा एक भाग ते ठरवलं जातं. की ज्या वर्षी जांभळाचा सडा पडलेला असेल रस्त्याने खूप जांभळ वाया जातात आणि म्हणजे खूप उत्पन्न निघत त्यांचं. त्या वर्षी पाण्याचा दुष्काळ हा कन्फर्म आहे. म्हणजे आता आपण आतापर्यंत गेले सलग काही वर्ष ओला दुष्काळ अनुभवला
हो. हो गेल्या वर्षी तर मे मध्ये यायच अर्ध्याच वगैरेपसून सुरू झाल्या होत.
मे ला स्टार्ट झाला होता.
हो.
च्या आधी पण असे बरेचदा पूर पूर
हो गेलं त्याच्या आधीच्या वर्षी तर दिवाळीपर्यंत चालू होत.
हम्म आणि सलग हे काही वर्ष पूर खूप आले ना. पण आता असं ते आता असं आहे की, पाण्याचा एक ठिपका पण नाहीये.
म्हणून पावसाळा मला म्हणजे खरं तर पावसाची गरज आहे. पण मला पावसाळा सीझनची म्हणजे खूप असशी भीती वाटते की म्हणजे पावसाात ज्या ठिकाणी काही ठिकाणी तिथे अस पाहून गेलं म्हणा किंवा असं म्हणजे खूप असं म्हणजे हानी होते ना. त्यामुळे मला असं खूपच वा टेन्शन असं वाटतं की अरे पावसाळा येतय, कुठे काय होईल काय माहिती असं म्हणजे असं,
तेच ना म्हणजे पाऊस पडतो, तेव्हा वादळ वारा.
हो जे आता सुरक्षित ठिकाणी राहतात उंचावरती राहतात त्यांना काही नाही. पण जे असे नदी वगैरे जवळ राहतात. त्या लोकांना किती त्यांच म्हणजे की दर पावसामध्ये वाहून गेलं सगळं वगैरे असं.
संसारच्या संसार जातात म्हण मुंबईच तर एक मोठं उदाहरण आहे. मुंबईला खूप खूप फे करा लागत त्याच्यानंतर त्यां ते नाले गटारे सगळं तुंबलेलं असतं कायम असतं.
हा ते तर काय प्लॅस्टिक वगैरेमुळेळे प्लॅस्टिकचा अति वाप र त्याच्यामुळे सगळं आणि टाक त देतात असंच आपलं. हा म्हणजे काही वापरलं टाकून दिलं आणि त्या
म हे त्यांनाच भोगायला लागत ना त्यांनाच भोगायला लागत.
खरं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे प्लस्टिक चा वापर वगैरे कमीत कमी म्हणजे केलं पाहिजे आणि नेहमी आपल्या बरोबर कपडे पिशवी वगैरे नेले पाहिजे. ह.
आणि जरी करत असाल करत असाल तरी पण तुम्ही ते अस्ताव्यस तर कुठेही नका टाकता. कु जेणेकरून त्याच्याने ड्रेनेज ब्लॉक नको व्हायला. थोडीशी काळजी डस्टबिन पर्यंत जाण्याची त
तेच खर तर ना ते इकोपिक म्हणून असत. की त्याच्या बॉटलमध्ये अशा आपण छोट्या छोट्या पिशव्या सगळ्या भर पण त्या असे ते संस्था असतात कोण कोण असे जमा करतात आणि ते वाप ते ज इकोब्रिक्स असतात ना म्हणज ते इकोब्रिक्स म्हणजे प् बॉटलमध्ये प्लॅस्टिक एकगदीम गच्च गच्च भरून ते बंद करतात. आणि त्या बॉटलमध्ये ते ग बा गार्डन वगैरे असतात ना त्याच्या चौतार मोठ्या झाडांच्या भवती चौ तर किंवा कंपाऊंड बनवाएला वापतात तसा ठिकाणी जर ते प्लास्टिक छोटे छोटे त्याच्यामध्ये मग भरले ना कितीतरी प्लास्टिककायच्या मी पण करत ते तस कितीतरी प्लस्टिक त्याच्यामुळे आपण जे असच जे टाकतो ते वाचणार म्हणजे खरं असं सगळ्यांनी केलं पाहिजे.
बरोबर आहे केलंच पाहिजे. काय प्रत्येकाला अ समजूतदारपणा यायला खूप वेळ लागतो आपल्या इथे
हो ना खरं म्हणजे खरं जागृती अशी केली पाहिजे. आणि मी ब हे बघितले की इंदोर भारतामध्ये इंदोर शहर तसं आहे की जिथे खूप असं जनजागृत आहे कि सगळ्यात स्वच्छ. शहर म्हणून त्याचं नाव आहे. खर सगळ्यांनी त्याचा धडा घ्यायला पाहिजे.
घ्यायला पाहिजे पण आपले लोक काय आहे कि, घाण करायला पहिले तयार होतील.
हा खातात पटकन आपल्या टाकलं रस्त्यावर आणि मग मोठ्यानाच नाही तर, मुलांना काय? शाळ तिथून घरून वगैरे सगळ्या मुलांनास सुद्धा ती चवय लावली पाहिजे. क काही टाकले की पहिले डस्टबिन मध्ये परत ओला कचरा. सगळ्या ठिकाणी ओला कचरा सुका कचरा म्हणूने व्यवस्थित वर्गीकरण केलं पाहिजे.
हम्म अगदी बरोबर आहे. प्रत्येकालाच नाही. त्यांच्या पोटातूनच किती काढलं जातं प्लास्टिक.
हा मग त्यांच्या पोटात जाऊन त्यांच. सुद्धा किती जण म्हणजे असं गुरं वगैरे मरतात आमच्या गावी एकटी गाय होती त्याच असं. पोट पुगलं होत हे प्लस्टिक वगैरे मु.
देण्याची क्षमता पण त्याच्याने कमी होते. बरच साईड इफेक्ट होतात त्याच्याने त्यांच्या जीवाला पण धोका आहे.
प्लॅस्टिक.
हो हो.
त्यामुळे त्यांना बिचारे हे मुखी जनावरं. हम्.
त्रास होतो. फरक आहे पण आता काय करणार आहे म्हणजे सगळ्यांनाच भोगावे लागतात ते इफेक्ट. जमिनीतलेची जे. बाकीचे जीव आहेत त्यांना पण त्रास होत हो तो.
खंरच आहे. आणि आपण जस माग्याशी म्हणा होतं ना पूर्वज्यांच त्या. पूर्वजांनीना बरेचशसे. काही का भाकी तर केलेली आहे ती आपण असं म्हणतो अंधश्रद्धा आहे किंवा. म्हणून पण खर त्यांनी ना वैज्ञानिक दृष्ट्या विचार करून केले ल्या आहेत.
प्रत्येक गोष्ट आहे ना त्यांची पूर्वजांची तिच्या मागे काहीतरी लॉजिक. आणि बरेच जण त्या गोष्टी. चुकीच्या याच्याने बघता पण माझं एक स्वतःच पर्सनल मत आहे मी. अध आवड पण आहे मला आणि ज्या. काही गोष्टी ज्यांना खरोखर काहीतरी लॉजिक आहेत ते प्रत्येकाने पाळलं पाहिजे. कारण त्याच्याून बरच. काही शिकायला मिळत आणि ते आपल्या पिढीला पुढे आपण चालवायला पाहिजे.
हा म्हणजे आताचे म्हणतय की काय नाही अंध श्रद्धा आहे म्हणून वगैरे पण खरं त्याला काहीतरी म्हणजे त्यांचंका ज्ञनी दृष्टिकोन असतो.
नाही आपण अस सांगायला जरी गेलं तर ते असं म्हणतात कोणत्या यगात युगात तुम्ही वा आपण सगळे डिजिटल झालोय कुठल्या युगात. आहेत तुम्ही म्हणजे. एकविसाव्या बावीसाव्या शतकात आहेत आणि तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात असं म्हणत. पण मग कशा लोक. लोकांची वाद घालण्यापेक्षा आपला आपलं आपण त्याच्यावर अु
त्यांना त्याच म्हणजे काय करा कशासाठी ते केले आहे हे त्यांना आपण खरं ते सांगलं पाहिजे कि तेव्हाची लोक किती हुशार होती आणि.
त्याच्यामुळे मी माझ्या मुलाना मुलांना तरी काही गोष्टी मी सांगते अशा. कि जेणेकरून त्यांना त्याच काहीतरी बेनिफिट होईल मुलांना सांगत राह. आपल्या स्वतःच्या मुलात कस. अ नाही हे तर असं जनरल एक पावसाबद्दल सांगितलं.
हा.
वृक्षांचे पण काही संकेत असतात. काही उडणारे कीटक असतात त्यांचे पण काही संकेत असतात पावसाचे.
हो बरोबर जसं कधी कधी बघा अशी मुंग्यांची मोठी लाईन लागते तेव्हा त्याच्या सुद्धा ती सुद्धा म्हणतात की पाऊस जेव्हा येतो तेव्हा असं मुंग्यांची मोठी लाईन लागते.
हा भारद्वाज भारद्वाज पक्षी दिसतो असा कधीतरी ज्याच्याने अ पाऊस पण कळतो आणि शुभ वार्ता पण कळते. हे एक आहे त्यांचा एक अनुभव आहे. कारण भारतद्वाज पक्षी खूप दुर्मिळ लोकां म्हणजे दुर्मिळ आहे. लवकर दिसत पण नाही तो दिसला म्हणजे तरी चांगलं घडणार असंही म्हटलं जात.
जसे आपण म्हणतो की चातक पक्षी सुद्धा तसच वाट बघतो म्हणून
हो हो तो तर आप आपण कवितांमध्ये ऐकलेलंच आहे आपण आपलं लहानत आहे चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणं आणि म्हणजे अ आपल्यापेक्षा जास्त हे या गोष्टी ना कोणाला कळतात प्राण्यांना पक्ष्यांना कळतात
हो त्यांना जर त्यात पटकन म्हणजे कळून येत कि असं कधीतरी म्हणजे भूकंप होतोय किंवा काय जेव्हा असं काहीतरी होणार असतं ना हे कुत्र्या, मांजर वगैरे आहे ना पहिलं कळतं आपल्यापेक्षा आधी म्हणजे त्यांना ती अशी उपजत जाण
ह आपले दहा मिनट झाले. तुम्ही मला पाच वेळा कॉल करू शकता.
हा ऐक आपण ते नंतर बोलू ह्याच्याबद्दल
हो चालेल